हॅलो.
हा बोला की.
हा झालंत नाही आवरलं की नाही?
नाही येऊन संपलत नुकतच. तरी ते हायब्र्रीड वाजालागून बघितलं.
हा हा. माणक बरे सग?
होय बर हाय.
का म्हच झा?
काय ते?
आणि काय म्हणते येस म्हंटलं?
काय नाही बघा निवांत.
हम् हम्.
तुमचं काय?
ते चाले की घरातला पसारा काढायचा मोहरम.
चालू आहे हा हा.
ते असते सारखं सारखं काय ना काय का नमत काढायचं सुटून.
होय होय.
ह हसबं दुसरं कामच नसते.
त्यांनी पण काढला असेल मग?
होय.
हम हम.
आमच्या घरात आणि आमच्या चुलत सासू आोबाईंच्या घरात असते म्हे आमची जी चुलती त्यांची तर मशी आमचीच तेवढी घरात नाही तीन त्यांच्यात अस. दन बाकी सगळं ते मुसलमान समाजात असते.
हा हा.
ह.
मग ते तुम्हाला पण काय घरी बनवाय लागते काय.
हो ते नैवेद्य बनवाय लागतं की नैवैद घऊनच जाव लागतं तिथं भाकरी आम्ही सगळे जातोय
हा ते प म्हणजे असं ते आगीभोवती ठेवते ते
हा आगी भवती जायचं ते नारळ तेन फोडायचं आणि आत पीर बसवलेला असत नाही. त्यांना नैवेदताग घेऊन जायच असते भाकरी. दोन अकरी मलिदा आणि वांगी दोन.
ह् वांगी म्हणजे भाजी का वांगी कच्.
भरले वांगे भरले वांगे जेवन
हम् हम्.
तेवढं घऊन जायला लागकी आणि दुसऱ्या दिवशी देव जेव्हा पाहण जातात म्हणजे ते झालं आपण संध्याकाळी सात वाजता नव तर दऊन देवाला जाऊन आलो की रात्रभर ते जळते र ते झाड होतं ना खइ पेटत्या आणि त्याच व पहाटे त्याच रात्री रात्री तीन वाजता चार वाजता खेळ सुरू होते खेळगड्यांचा त्या आगीतन जातात रक्षातन कोणाच नवसं असतात नवस बोलल्यावर त्यांनी रक्ष रक्षण अंघोळ करतात ते पण असते लांब लांब माणस ते बघायला पहाटेच आणि मोहरम
जे नवस बोलत आमच्या समाजातले मराठातले हिंदू ह्याच्यातले तेनी हे न्यायचं असते भाकरी ते कितीतरी भाकऱ्यांचं बोललेलं असते मग ती भाकरी त्यावर काहीतरी उसळ लोणचं भात गुलाबाचे पान अस नच असते आणि आम्ही काय सगळेजण आम्ही बाकीच्या नाही मलिदा फक्त नेतात मलिदा शेवाळ्या भात असं आणि ते देऊन मग येताना त्यांनी भाकरी एक एक ताटात घालतेात आम्हाला तसल्या
होय नैवेद्य परत देतात की
देत हा तिथे बसून पण खातत खाणारी नाहीतर कोणत घरला घेऊन जाते
आंबी ला असते
हा आंबीला असते
पण हे आमच्यात कसं तिथं ते एवढंच भाकरी मलिदा आणि अ हे वांगू भरले वांगी दोन हे एवढंच नेतोय आम्ही
सगळ्यांनीच न्यायचं का तुम्ही फक्त तसं नेताय
आम्हीच फक्त
हम हम.
बाकीच्याच काय मुसलमानाचं काय मला माहिती नाही
हम.
आम्ही न्हेतोय घराला, हे देवाला परवाची ती बातम्या व्हायरल झाल ते बघितली काय ओ?
काय ओ?
ते थ, नाही ते काय म्हणत टेम्पो पंढरपूर साईड ला काय तर हा पिकप पिकप, विहिरीत पडलं कसली बातमी भयानक
बघा की, ये इथंच कि पंढरपूरच्या इथं.
हा, तिकडच हाय काय?
होय होय, देवाला गेल्यात बघा कि कसं काय म्हणायचं, देवाना तर लक्ष द्यावं हं
मग काय तर ते, देव माझ्याच दर्शनाला आलेत म्हटल्यावर देव बघाव का नाही म्हणजे देव आहे का नाही ते पण समजत नाही.
समजना देवाचं दर्शन घेऊन परत येताना झालं ते, बघा
आणि ब लहान मुल होतं, त्या मुलासाठीच न्हालतीत म्हण. वाचलीत काय त्यातली थोडी?
होय वाचल्यात, म्हणजे चौदा पैकी आहे ना, कि ते पाच का सहा जण वाचल्यात, आठ जण मेल्यात.
असं झालंय काय, म्हणजे मी जेव्हा बातमी बघितली तेव्हा ते नऊ लोकांना वाचवले असं काय तर दाखवलं, एक माणूस मुसलमानचाच माणूस होता बघ. तो, म्हणजे अशी बातमी होती की
हा त्यांच्या पिकअपच्या मागे तो गाडी घेऊन यालता.
हा, वाचवायला येताना जात, धर्म बघत नाहीत. त्या माणसान देवदूतहून देवदूतहून वाचवला. ते छोट्या मुलाला पण वाचवलाय, ते मल वाचलय.
होय होय, ते काय ऑलरेडी वर आलत ते, त्याच तवाच त्यांना असं पाणी छातीला धरून काढल्यामुळे ते वाचलं तिथंच.
हा, त्या माणसाला देवदूत म्हणालतीत नाई. असं ते तेवढं बघितलं परत काय बघितली नाही, बातमी ती. वीर पण डेंजरच होती.
होय होय, त्याला कड नाही, काय नाही अनेक झाल तर माहितीय काय, एक दोन तीन महिन्याची मागं.
काय?
एक कार गाडी, त्यात एक चार पाच मुली एक एकाच घरातले चार पाच मुली, दोन लेडीज आणि त्यांच्या काय तर दोन मुली, अस ते डायरेक्ट रात्रीचं गुदरिंग तेन करून या लागल्यात, विहिरीत पडली, मग तीच विहीर
नाही ती विहीर वेगळी वाढत, हा ती दुसरी कागल साईटला कुठतर झालेलं वाटतं, बघितलं मी पण ते
नाही नाही ते पण इथं झालतं. पंढरपूरच्या इथं.
मय भो तीच वीरे. असं काही उल्लेख बघितला नाही मी.
हा मी पण उल्लेख बघितला नाही. कारण बरोबर ती पण विहीरय ना शहराच्या मध्ये भागी होती. आणि आता हे झाले ही पण तसच विहीरे. बरोबर शहराच्या मध्यभागी ये.
त्याला कसला कडा नाही का, काय नाही. आणि पुढं ते रस्ताय त्यांना काही दिसतच नाही ना. अंधारात न आल्यावर. हे काय दिवसा झाले. यांच सोडा. खरं ते रात्रीच डायरेक्ट झाले. ह. फास्ट गाडी असल्या वर पुढं रस्ता काय दिसला नाय. ते डायरेक्ट ते विहिरीतच गेल्या.
होय.
म तिथे त्यांनी निदान कंपाऊंड तर कराय घ्यायला पाहिजे. निदान तारा तर वढाय पाहिजे होत्या. शेततळ्याला कस आपण तारा वढतोय. तस तारा तर वडाय पाहिजे होत ना.
होयस की, काम अर्धवट करून सोडत्यात. आणि दुसऱ्यांच्या
हम्म तेच की. बघा की.
खरं त्यांचं त बघा. किती नुकसान झालं. किती लोकं मेली घरात ली. ते त काय पण करून किंवा मग काय. ते आता काय करून सुद्धा ते परत होणारे का? किंवा भरपाई देऊनय काय. नुकसान झालंय ते. भरण्याजोगं नाहीच.
ते काही त पाच पाच लाख काही तरी देणारे. वाटत की. देवेंद्र फडणीसने परवा घोषणा केल्या.
होय का? काय पाच लाख घेऊन करतेस ग.
तिला पाच लाख. अस प्रमाण देणारे. तरी पण पैसे घेऊन काय करायचं. पैसा आजचा उद्या येतोय. माणूस गेलेला गेलास की.
आपलं माणुस परत एकदा आईबा गेले त्या मुलाचे तर दुसरं कोणी आयबा होणारेत काय?
नाहीच की.
ज्यात वळी माणसं करत नाहीत. परत करूया करूया म्हणतात. आणि तोपर्यंत याचा काहीतरी हातचा होऊन बसतोय.
हम्
हम
जावाच तवा ते करून घ्यायला पाहिजे. आता आमच्या इथं पण तसच झालं ग. ती कुच्ची रोडलाय ना असं शेतथळय. आणि तिथं अ तेन एक ती लेडीजे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि मुलगी खेळाय गेलती. मुलगा कस अ मम्मे मी म हे काय कार्टून बघणारे कार्टून लावून दे म्हटलं. मम्मी म्हटल मी सिरियल बघायलोय. आणि तू खेळ जा, तवर. तो कधी खेळत खेळत घरामागे शेत तळय त्यात जाऊन पडलाय. ते का कुणालाच माहित नाय. आणि नंतर ती तिज रिमो ती टी व्ही बघितली. सिरियल बघितली. सगळं झालं. पोरं कुठतरी खेळत असल ह्या या्याच्यात बसलीया. सासू आली. सासूला शाबूक करून दिला. सासु म्हणली पोरग कुठाय. पोरगी ईथचय पुर्गीन शाबू खाल्ला. परत घावान म्हणून हुडकाय लागली. पोरगा अस तरंगायला लागलो तोवर.
अरे बापरे.
म तेच. आईनं जर जव्हाज तेव मारलं तर निदान राहू दे लावून देत नाही. घरात तर निदान घ्यायचं ना त्याला आपल्या घर- माग एवढं शेतळ आहे असं तसं म्ह- आता त्याला मग कंपाऊंड केले हयाच्या आधी नव्हतं आता त्याला तारा वडल्यात. हा खेळत खेळत मुलाला गेलेलं काय कळते सांगा बरं.
नाही तर शेततळे खुप खोल असते म्हण मी बघितलं नाही सोड पण म्हणतात की लय खोल असतंय.
आता परवा पण इथं बोरगाव मध्ये एक आजोबा तेच्या नातवाला पवायला शिकवायला गेले दोघं पण मेलेत.
अरे बाप रे
आजोबा पण मेलाय आणि नातू पण मेलाय आता एक पाच सहा दिवस मागची गोष्ट.
काय बाई नव्हच
हम्म ह्या उन्हाळ्यातलं हे झालं बाबा आणि कुठं ज एक आणि कुठं कुठं तरी झालेय बघा मोठी मोठी एक प पंचवीस तीस वयाची पोर असली पवायला गेल्यात तिघंजण त्यातला एक वाचल्याने दोघजण मेलात नाही चौघजण गेली ती एक वाचल्याने तिघं जण मेलात.
मय का का ते पाच जण वाढत ते पाच जण पण मेहत वाढतं
तसं ऐकाय ते हा ते ऐकल्यागत झालंत मला
हा होय होय पोहायलाच गेलेली तु एका संकटची एकाच वयाची होती ते सगळे उद्या गावाला जाणार म्हणून आज पोयला गेले त सुटेली घेतलीत काय तर मामाच्या गावाला काय तर तिकडंच एका गावालाच आणि उद्या सुट्टी संपली म्हणून घरी येणार होतेच आणि आज पोहुन यायचं म्हणून गेलं तर आणि सगळे सपलेच पाचीच्या पाची
हा बघा कि मग
नव्हती ती बघितली माझ्या कानावर आलेल
ह्या उन्हाळ्यात असं विहिरीत पडूनच जास्त जण हे झाल्यात.
होच क काय झालेय काय समजणा झाले.
बघ कि
सगळी चक्रच भरल्यात.
ते क कलियुगय आहे म्हणतात. हो ते कितीतरी हे मरायचं ना ते पहिल्यापासून ते हे झालंच असते.
हो का
ए हा एवढी मणा आता पंचांगात एखाद एखाद माणूस पाच पंचांगात मेलं तर सलग पाच पोर म्हणजे पाच माणसं मरतात असती असं हम्म आमचं तसं झालतं मधी अ ह्याच्या वेळी
कुठं ग?
ह्. आपलं काय होतं काय होतं अ काय होतं रंगपंचमी दिवशी धुलवंदन दिवशी पण तवा पंचांग लागलं होतं काय टाईम झाले?
हा ल करच तम बघितलंच नाही.
हा.